े अ भात काय बघा. दिन काय नाही तुमचा
चहते झाला सुरवात जेवण करायचंय.
हा उशीर केला सा अजून घाठला नाहीस जेवणाला
नाही भात केलाय आज आणि घट वाजला नाही काय काय रो टेन्शन येते काय भाजी करायची तेच आणि
अ भाकरी करायची मी तेच म्हणाले मी भाकरी करतो आणि निवढतो काहीतरी करा घट भाज्या नाही आतो त
हा हा चालते की आम्ही पण जायच आहे बाजार भात शिजवून घेतला चुलीवर आता काकी आल्यावर भाकरी करतत.
हा म बाजारात जाणारा ह.
हा मग बाजारात जायचं.
हम् हम किथ खवाळ्या उलट्याच झाल्यात ना तसा मागच्यान
त नाव ते एलकड खालायचा काय?
नाही ते आंबोळ्या खाल्लेल्या मला लगेही होते होते प तो मला लगे उलट्या होत्या त्या
हा हा ते आंबट मुळ होत अस.
हा जरा अस.
काां?
त ते लगे उलते चालू होते आ
हा हा.
तु म् थालीपीठ कध करता.
करतोय क हे चळून का अस हे करून
नाही ते थापटून मलाला आवडतय ते हम्म. खरं करा येत नाही व्याच एकच खाते.
होय घरी करत नाही काय?
नाही तळूनच करतोय कस थप नाहीयेत मला
त्याला काय ज्वारीच आणि हेच पीठ घ्यायचं.
हा कशाचा
ज्वारीच आणि गव्हाचं पीठ आहे ना समान ह्याच्यात घ्यायचं आणि त्यात आपलं बेसन डाळीच पीठ घ्यायचं
हां
त्यात जिरे जिर चोळून घालायचं ओवा घालायचा आणि नंत आणि लसूण आणि मिरच्या आपण मिक्सरला करतोय ना ती पेस्ट करून घालायची
हा
आणि नंतर मग तस हो देतो खेळ जा खेळ जा तस केल्यानंतर
हा
तसं केल्यावर मग ते गार पाण्यात मळायचं अस लईघट्ट पण मळायच नाही आणि पातळ पण मळायच नाही
हा मीडियम मग त्याला असं थापडताना असं काय दुसरं काय घालते त्या खरडा वगैरे
हा.
खरणा
हा का ते काय म्हणलं जा.
नाही त्या त अस खरडाद घालत का?
हा हा खरडा घालायचा त्यात
हा हा
खरडा घालायचा आणि थापटायचं ते असं आपल्या रुमालावर पातळ थापटायचं पाण्याचा हात लावुन लावुन थापटायच हा
हम्म आणि टाकायच कस कस ते
तव्यावर तेल सोडायचं आणि काय अस ते रुमाल असतोय ना त्यो त्यावर घालायचा पालता आणि वर असं पाणी घ्यायचं आपण भाकरीला कसं हातान पाणी लावतोय ना तस पाणी घ्यायचं असं जरा ळीत घेतल्यागत असंठे आणि पा वर्ण सोडायचं त्याला आणि असणार असं मारायचं वरनच वरन मारून ते हळू
हा
आणि फडकास फडकयची आणि फडक काढल्यावर त्याला फुटवायची आणिएकदा पाणीचा शितोडा द्यायचा तेल सोडायचं आणि झाकायच त्यावर दोन तीन मिनट झाल्यांवर मग ते काढायचं आणि ते पालत टाकायच गरम गरम ते परवा दिवशीच केल त बघा तेच खाल्लो
हा हा हा चांगल लागतय अवो ते बाहेर पण आम्ही विकत घेत ते नाही ते
विकत घेतायसा पन्नास रुपये तेन असल
अ नाही तीस रुपये ला बसतंय एक
तीस रुपये म्हणजे असं दही आणि ती चटणी आहे
अच्छा चटण्या हे हम खरं चवीला कशाची असत्या ती अशी लाल असल्यावानी खरडा नसतोय त्याला
मे लाल मिर्ची खल्लो लाल मिर्च इचे
असेल का चौसा मजली नाही आतापर्यंत
हा हा स्टाऊन आम्हाला बोल जा शणमवर बोलला जा लवकर जा घर श्राण म्हणतो कार्तिकमाल बुलांचाे या जा लाडू कुठे ठेवला इचार मामाला
ह
हॅलो हा बोला किथे जातई
ह
ते जरा कडीपत आणलंय उद्या जरा भडून करून घ्यायच म्हंटलं मका उडा करून
तुम्ही ते निघड आल्या सासुबाईना घरी गमत नसाल
गमत नाही त्यांच पण तरी आता काम चालू आहे ना त्यामुळे त्यातच बिझी असतील
हा हा
काम नंतर ते आरडीचं करायचं
हा
नाही सवय आहे तरी पण त्याच्या बाबाचाच फोन आत आता म्हणतात अजून चार दिवस राहताय नव्ह अस मुद्दामण म्हणतात
हा हा हा अरे वापरे ह चालतंय की निवांत सुट्टी खाऊया म्हणाव
ते
हा
पहिला म्हणले की मॅडमाना फोन करून सुट्टी रजा टाकू नको फक्त मॅडमाना ते ऍडजस्ट करा म्हणून सांग असत बोलल्यात एक दिवस मंगळार मीे येतो आणि नंतर फोन ठेवायच्या वेळी म्हणतात आणि चार दिवसनी येत एकळेस
हम्मम
अ एक महिन्याने येणार आहे म्हटलं अजं
अरे तर काय म होय मग आता एकशे ऐंशी मिनिट पड ते म्हण लोक दुसऱ्या नंबरला कॉलच लाग ना कुणाला
हम्म
ते आता लागणारच नाही
नाही लागतील की ते त्याच्यावर नाही ना जे जे नवीन नंबरवाले आहेत त्यांना फक्त करून बघा
सगळ्यांना नवीन नंबरवाले करून बेटली आता आमच्या दिदीचं अकाउंट उघडलं नवीनच आहे ना मग तंच सांग
लाग ना त्याला पण मग ते मीठ संपलं असणार आहे भोवतेक आता माझं पण ते मार्ग मच अस अडकले ना
ते अजून निघलं नाही
नाही न किलो
त्याच काही तर तसच असेल बंदच पडत असल घ्या
हा
म्हच्या दिदीचही चालूु्ही पण बघ आता पंधरा एकाचा पण वीस तीच एकाच
झालं तय हा हा दिदीचं पण माराशी मला आल तर दोन कॉल झाले आणि माझा मधीच बॅलेन्स संपला आणि तो कॉल तसच चालू राहिला होता नंतर मी हॉस्पॉट कनेक्ट केलं तरी पण ते सहने होईल
हम्म हम् कॉल ददी ना आमच्या किल्या वीस त्यातलं दहा डिस्कनेक्टिंग आहे आणि दहा कॉलवरर बुोलल्या
हा असं दे न होण्यापेक्षा तेवढं तर होते ना माझं पण मी तसंच झालं तरी पण दोन हजार पर्यंत आलं तरी वाासत आहे ना
होय ते मग दोन हजार कुठलं येतं नाही येत एवढं
कमी येईल मग कारण रिसीव्ह केलेला कॉल नाहीत ना ल
हा रिसिव्ह कॉल केलेच नाही ति म माझंच एक दोन तीन रस चार रिसिव्ह केल ते तेवढंच नाहीत रिसिव कॉलच नाही तिला मी तुमचे पाच रिसिव्ह केेल ते
हा
आणि कोमलताईचे पाच रिसिव्ह केले ते आणि तिथेच तिने रिसीव्ह केले ते
हम्म हम्म
हम्म नाही प तीन आणि दोन असे पाच रिसिव केल ते तिचेे आता हा तिला मा माझं पाच रिसीव होणार क आता त दाजेंच्या हच्यावर क नाही मला कॉल कराय लागतो पाच कॉल अ कोण कुणाचे राहिलेत कुणा मला पण का वीस कॉल झालेत का आता ह एकविसावा कॉल तुम्हाला सहा करायला लागत ना हा तुम्हाला स कॉल केले की दाजींना चाय करायला लागत हा
हा
विसरतत
आता हा एकच कॉपला काल चालाय ना अजून
आं
पहिला कॉल चालू आहे ना हा म्हणजे सहा कॉल त्यात कॉल
हम्म आणि अ म
हीड दुसरे काठी देतो
तिला पण ताासका आलाय काय
मीलापण क काट
त्याच्यामुळे त्या मगाचा फल लागल्या तर दाणार
बय सांग गपराडयच गपराडा अ अपो रव
हा म मेळ हाय का
ह
बर मला फोन कराय
हा का बिस्किट का बिस्किट का खणून आपण देया बोलू बिस्किट घे
जेऊण कधी हा हा ह काय नाही बघा आमच्या मम्मीचा एक कॉल रिसिव्ह करायचा आहे तेवढा रिसीव्ह करणारा म्हणजे तिला बिटा असत आला
हा तर मीी मी कसं मम्मी सोबत बोलू ना
नाही मग मी सांगा नाही मीच घेणार आहे माझ्या द अकाउंट ती नाही करणार ते म्हणजे तिच्याच अकाउंटला नंबर विंबर जोडला अकाउंट नंबर खर तिला मी करून देणार आहे ते कमप्लीट करून मग एक थोडे तुमच्याकडे होऊन देते म्हणतो हो रिसिव. हा हा. आता अवघडच झालंय कुणा कुणाचे जेवर रिसीव्ह करायचं मला तेच समजा ना तिझ कॉल.
हा हा.
हम कारण नंबरच नाहीेतऊ अवो कोणाचे आता.
नाही माझ्यावर लागले तर तरी पण मी, अजून एक नंबर व जमलस तर ऍड करणार आहे.
हां.
व दादाला आमच्या म्हणलेय नंबर दे म्हणून एकदा.
हा.
मग तो ऍड करणार आहे मी मग त्याला कॉल खरा म्हणा संध्याकाळी देतो म्हणलाय तो एखादा नंबर
हा मग आमच चालूच होणार नाही कधी?
ते आपलं तर चालू होणार नाही आता ते बंद पडले ना. फक्त त्यावर नवीन टास्क येतील आलं तर. कॉलिंगचं लिमिट संपलंय त्यावर एवढंच.
हा खरं ते आता खर इथंन पुढ कॉलिंगचा मेसेज आला की, आमच्यावर होणारच नाही.
होणार नाही आपल्यावर
अरे बापरे! असं कसं झालं, अवघड झालंय की. हम्म. काय करायच सांगा की?
हम्म हम्.
हम्म हम्म मग आणि का,
काय झालंय?